हॅलो
हा हॅलो काय र रडल्या
हाय बस ले बस घरात तू काय करायला
का नाही हा आत्ताकडे आलेय बसले इथं
हम्म
काय मग कुठे घेतलं ऍडमिशन काय झालंय तुझं निवण तर
हे निवांत चाला आहे बीकॉम चाला आत्ता
हा
आता दोन दिवस झाल कॉलेज नाही दोन दिवस झालं कॉलेज चालू झाली
अ सेकंड सेमचा
होय सेकंड इयर चा आता
हा हा सेकंड इयर चा
तू कुठे घेतलास ऍडमिशन
अ मी फार्मसीला घेतले
तो आधी या कॉलेज ला होतास ना फर्स्ट इयर ला
हा होतो घेतलेलं ऍडमिशन पण ते कॅन्सल करून मग फार्मसीला घेतले
हम्म स्टार्टिंग ला दहा बारा दिवस बघितले तुला
दहा बारा दिवस म्हणजे मी एकच दिवस आलेल कॉलेजला पुढचे दिवस आलच नव्हत हा तू कुठल्या डिव्हजनलायच आता
आता मी कॉस्ट्युम घेतले
अ नाही डिव्हजन कुठले ते तुकडे आहेत ना कुठले जरी ए बी असं काय तरी
सकंड इयरचा अजून डव्हिजन नाहीत पडलेला
ह मग फर्स्ट इयर ला भटलं आतास
फर्स्ट इयर ला ई मध्ये होतो
ती म देव
हो
मग तिथं पुन्हा ओळखीच बाकीच्या होतीथ ओळखीची बी म आणि अ जी मध्ये होतात ळखकीचा मराठीला एक आणि इंग्लिशला एक होता
बी मध्ये कोण होतं ओळखीच्या
हे शाळेतला मित्र होता
बी मध्ये माझे पण आहेत ओळखीचे आणि जी मध्ये पण आहेत
हबी मध्ये माझे भरपूर जण ओळखीचे येते एक क तो एक दोन तीन चार चार हजार चौघ जाण आहेत
हम्म
सर नव्हती त किती
हा हा
पिंच्यामुळे घेतलेलं मी पण खर मी पण कॅन्सल केल्यानंतर आणि फार्मसीला घेतलं
काहा
घेतलं ते घरातले म्हणजे कॉमर्स करून काय करणार अससंतेस मग घरातल्याच्या इच्छेप्रमाणे घेतले ज का मग कावा त्यांनीच बघितलं कॉलेज म्हणजे इकडे घे म्हणजे काय कराय ते करा उद्या कुठे तरी ऍडमिशन म घेतलं तिथं
ता म्हणतील ते करायचं फक्त
हा मग आता काय करणार
हम्म
हम्
हा आणि फर्स्ट इयर झाला असेल आता पूर्ण
नाही अरे ते ऍडमिशन कसं वयचंय लेट म्हणजे कॉलेजच लेट चालू झालं प्रोसेसच त्यांच्या ऍडमिशन ची लेट होती मग आत्ता पहिली सेम झाल्या तर दुसरी सेम चालूय आता महिन्याभर होय महिन्याभरात आता त सयम संपल
हां
मग ते झालं की सुट्ट्या त्यानंतर मग कधी गणपतीच्या नंतर सेकंड इयर चालू होणार आमचं
म्हणजे तुमचं ऑगस्ट सप्टेंबरला चालू होईल ल लेट होते
तस ऍडमिशनच त्या दरम्यान झालंय ऑक्टोबर ला कॉलेज चालू झालं आमचं
हम्म
अ फर्स्ट इयर स
हा
ऑक्टोबरला मग ऑक्टोबर ते आता डिसेंबरच्या एंडिंगला आमची पहिली सेम झाली
हा
मात जानेवारी पाासन्या जानेवारी फेब्रुवारी पासून फेब्रुवारी पासून सेकंड सेम चालू झाली
हम् हम्
फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मेच्या निम्मा महिना गेला चार महिने झाली नि पक्षा वती झाला असेलग शिकून
ह
आता व महिनाभराला तर सेम लागतील.
हम्म हम स्वयमाारीन जेवण तसच झालत. त्यांच्या आत्ता एक्झाम संपलंय.
हा त्यांचं फर्स्ट इयर झालं खरं.
होय जुलैच्या एंडिंगला त्यांचं ऍडमिशन चालू होईल.
होय
त्यांचे रेग्युलर कॉलेज चालू केले ऍडमिशन आता लेट आहे.
हा तेच आमचं फार्मसीच तसं जा आहे र ते गव्हर्नमेंट करनं काहीतरी. त्या कॉलेजना ह हे मिळाय लागते सर्टिफिकेट. क तुम्ही कॉलेज चालवायचं त्यासाठी कसं लेट होते गव्हर्नमेंट कडनं लवकर मिळालं तर मग लवकर होतेय. बाकीचे पण रिझल्ट लवकर लागायला पाहिजेत ना सीईडीचे वगैरे
होय.
मग तसं होत नाही. त्या मग लेट ऍडमिशन लेट झालं मग काय करूच शकत त्या नाही.
मग ते फार्मसीची सीईटी वेगळे असते का?
अ नाही अकरावी बारावी सायन्स केला असलं तर त्याची सीईटी चालते त्याला
हा म्हणजे सायन्स ची सीई टी वेगळी असते आणि कॉमर्सची वेगळी असते ना.
क आहे असं हो.
हा त्यामुळे विचारलं कारण की मी पण दिली होती बारावी झाल्यानंतर सीईटी.
हा.
आणि बीकॉम घेतले होत.
हा.
ही दोघं पण मागायला लागलेली आहेत बीसीए घे म्हणून.
ते बी सी ए साठी असतात ना ती सीईडी.
बी सी ए बी बी ए यासाठी.
हा. नंतर खरं विदाऊट सिटी पण घेतल ना ऍडमिशन.
होय विदाऊट सीईटी घेतल्या नंतर ना परत एक सीईटी घेतली.
हा. मला पण मागं लागलीतीत घे म्हणून
व्हय.
ह सीएटी दे परत घे ऍडमिशन.
मला जुलै एंडिंग पर्यंत माग लागलेली ये ऍडमिशन कर सीईटी दे म्हणच नंतर.
हा तेच आमचा आम्ही मॅनेज करतो ते सीईडीचा काही विषय नाही. आमचा मी मॅनेज करत तू ऍडमिशन घे एवढं वर्षची माग लागलेली तू माझ्या
व्हय.
काय करायचं?
मला अजून म्हणतात तू इकडे यायला पाहिजे होतास. बीसीएला तर काय माहित.
ह ह हा. मलाला काय नाही हाय आता सुट्ट्या लागल्यात म्हणून आलाय जरा ना म म्हणजे चालू आहेत म्हणजे होत्या. संपल्या आता सुट्ट्या चालूत म्हणजे होत्या सुट्ट्या संपल्या. झाले कॉलेजला तर जायचं बघू सोमवारी जायाला.
हम.
ते जरा दाताचं हे करायचं रे रूट कॅनिंग चालूय.
हा.
हा आता उद्या तलासाठी जायला लास्ट प्रोसिजर आहे उद्या
हां.
दे उद्या झाले की झालं एकदा मग कस नंतर कामा ना.
हो.
हम्म् स स
ह.
ह काय तुझं काय खेळाबेळा कुठे जातोयस का नाहीस.
खेळाल नाही कधी तर शाळेतले मित्र आलेत की जायचं त्यांच्याबरोबर
हा कुठल्या शाळेत आला होता
आपलं मिरजकर तिकटीला आहे बोईट नूतन मराठी म्हणून.
नूतन मराठी ला.
हां
कधदी पहिल्या वाास होत का?
नाही पहिली ते चौथी दुसऱ्या शाळेत होतो तिथनं मग त्या शाळेत गेलो. पाचवी ते दहावी तिथे गेली.
हां आणि अकरा वरायला भेटोस कॉलेजला.
अकरावी बारावी का येतंच की कॉमर्स कॉलेजला होातो.
हां चांगलय.
तुझं अकरावी बारावी कसं ग केलंयस तू कॉमर्स कि सायन्स?
सायन्स.
सायन्समध्ये
हो
तिथनं त इकडे बीकॉम साठी ऍडमिशन टाकलेलं.
जे मला पहिलं कॉमर्सच करायचं होतं ते पण मी सायन्स पण बाकीच्यांच्या ऐकण्यावरून करून घेतलं
ख कर म्हणून माग लागलेत.
हां
मी पहिला सांगितलेलं घरात मी कॉमर्स जणार किती पण मार्क पडत काय पण असते ते. मग नंतर त्यांच रिझल्ट वगैरे लागलं चालू आलं सायन्स घे असं घे ग म्हणल घेऊन टाका एकदा नाही जमलं तर से बारावीला बदलायचं म्हणलं. अर काय बदलल नाही काय नाही जाऊदे म्हटलं केली हा कानंतर जरी पण कॉमर्स घेतलं बीकॉम करुया म्हणलं. तर मग परत चालू झालं मग परत आलं कशाला आहे अ ते काय करणार आहे उपयोग आहे अस तस अस म्हणज तुम्हाला पाहिजे तेला घायला जातो करतो.
हम्म
ते पण जवळच बघा म्हटले तर लांबचे बघून घेतले हॉस्टेलला. काला लागते
ह
असा विषय आहे सगळा काय करायच हे कोकणात आहे.
एवढ्या लांब
ह्ं पंचाहत्तर ह मग तेच मग तेच घरातल्या ना घरातली म्हणली तथ इथ कॉलेज आहे.
हम्म
जाऊ चल बघून या म्हणली नसती
हा अऍडमिशनच केल डायरेक्ट.
त लगेच ऍडमिशन तिथे गेल्या गेल्या.
हां
म काय बोलू पण शकत नाही.
होय
ह आणि घेतला आता म्हला आता झाऊ काढायचे आता चार वर्ष
किती वर्ष जा असत तुमचं
चारूर्ष
चार वर्षची डिग्री
हा
हम्म त्यातन पुढं जॉब्स काय असतात
काय आपण फार्मसी म्हणजे बी केलं मी बी करायला लागलोय
हा
त्यातन आपल्याला स्वतः वाटल्यास ते स्वतःच मेडिकल टाकू शकते
हम्म
किंवा मे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या असतात औषध बनवणाऱ्या त्याच्यामध्ये पण जॉब मिळतोय
तिथं पोस्ट असणार की काहीतरी
हा ते मॅनेजर वगैरे म्हणून लागते जॉब
हा हा
ति ते
ते करायच नाहीत तर स्वतःचा बिझनेस म्हणून
हा स्वतःच स्वतःच मेडिकल बिझनेस म्हणून पण आणि जे डिस्ट्र्रीब्युटर असतात माय ना म्हणजे आता एखाद्या जिल्ह्याचा डिस्ट्रीब्युटर आहे त्याचं काय काम जे छोटे छोटे मेडिकल म्हणजे मेडिकल स्टोअर आहेत
हा
त्यांना माल पोचवायचं ते ज काण ते पण पण डिस्ट्रीब्युशनचा पण मोठा बिझनेस लू करू शकतय
हा
आणि अजून गव्हर्नमेंटमध्येध्ये अपॉर्च्युनिटी
का चांगलं आहे कि ते पण
हा चांगलं चार वर्ष करायला असतात
हय ते काय आता सगळीकडे झाले
तुमचे पण ारू असे गे ना काहीतरी
होय
कॉम पण
बीकॉम आता चार वर्ष डग्री केले एमकॉम ला ऍडमिशन न घेणार असलं तर डायरेक्ट सेकंड इयरला मिळणार
हा
म्हणजे तसं तुझं पूर्ण एम कॉम करून पाच वर्ष होत ते इकडे चार वर्ष आणि ते एक वर्ष तसं रेग्युलर होतंच तुझं
हो चांग हा मग तुझं काय म्हणणं
अजून तरी काय ठरलेलं नाही बघायचं
हम् चे चाल टाईम आहे नंतर ब तुला
चालते चालते
हा सरी
ठव का